हॅलो.
हो.
हा हॅलो नमस्कार.
हा नमस्कार बोला ना.
हॅलो हा काय काय म्हणताय हॅलो. हा.
येतोय मला तुमचा आवाज माझा येत आहे तुम्हाला.
येतोय येतोय येतोय येतोय.
हा हा.
हा बोला काय काय म्हणताय.
काय नाही बघा निवांत.
हॅलो हा हा हा जेवण झालं.
झाले
चाललय जेवण आज रविवार दुवादशी सोडली.
ब आमचं पण आत्ताच झालं.
हा मग आवरलं. मगाशी म्हटलं एक-दीड वाजलाय जरा आवरला असेल फोन करूया म्हणून फोन केलेला तुम्हाला. असं आणि काय काय मुलं काय म्हणत्यात हॅलो हा हा. मुलांचा काय काय चाललंय आणि
त्यांच खेळ चालूच असतय.
हा हा लहान आहेत का मुलं अजून. माझी मुलं मोठी आहेत.
हा.
हा हा मोठ मोठे आहेत नातवंड आहेत माझे चार.
हा हा म्हणजे मोठे झाले सगळे. माझे अजून लहान आहेत आता एक अंगणवाडीला आहे. एक दुसरीला.
हा हा हा. बर बर बर बर बर.
हा हा.
माझे आहेत नातवंड दोन आहेत ते सातवीला आहेत. एक तीन वर्षाच आहे एक चार वर्षाच आहे.
हम्मम्म.
आहे चाललंय निवांत आपलं म्हटलं जरा असं काय काय आता गौरी गणपतीची तयारी श्रावण महिना
काय काय करायचा सगळच एकदम आला. आता ना बेंदर झालं की आला सुरू नागपंचमी हे ते
हा आबा हाय की त्याला.
तुमच्या हा तुमच्याकडे नागपंचमीला वगैरे काय काय करतात काय?
आमचे इतना नागपंचमीला काय विशेष विशेष नसतय आत्ता ह्याला. बेंदूर असते त्या वेळेला कर वगैरे बनवायची करताय कर म्हणतात ना ते म्हणजे गोड पदार्थ हे बनवायचं करं
हा हा हा हा हा हा हा हा हा हा इकडे आमच्याकडे बेंदर म चा बेंदर झाला तो आमचा झाला.
कर्नाटकची बेंदूर का?
कर्नाटकी बेंदूर.
हा हा मग आमचा आत्ताचा हा हा. आमच्या आजीकडे असतो कर्नाटकी बेंदूर.
हा मग ते गोड कस ते बैलाच्या हं हा
सिंगपूरच्या साईड ला करतात का बेंदूर
हा हा हा हा. आमच्या गावाकडे पण म्हणजे तोच करतात त्यामुळे आम्ही इथं तोच करतोय. अस. अ काय काय नागपंचमीला लाह्या हे सगळं बाकीच काय एवढं नसतय नाग पंचमीला. गौरी गणपतीचा सण मोठा असतो इकड.
हा तोतर सगळी कडेच मोठा असतो म्हणजे कस
हा नाही हो हो नाही तरी पण कस गौरी गणपती गौरीला कस इकड सगळ्या मुली सासरी गेलेल्या मुली सगळ्या माहेरी येतात. असं असतंय बाकी सगळ्यांच्याकडे कसं दिवाळीला वगैरे वर्षात न एकदा मुली येत्यात तसं इथ हम् हिथ गौरीच्या वेळेला येतात सगळे आणि ओवसा पण गौ गौरी ला असतो इथ''
हा मग हा तिकडे जरा वेगळी आहे पद्धत आणि इकड जरा वेगळी हा आमच्या इकड संक्रांत. ला असतोय संक्रांती आणि नागपंचमीला पण असतोय. नागपंचमीला म्हणजे हे असं म्हणजे शृंगारासाठी म्हणजे नटण्यासाठी ते वगैरे लागणार सगळ असत ना मेकअपच सामान ते मेकअपच सगळं अस सामान वगैरे देतात हेला नागपंचमीला पण संक्रांतीला ओवसा असतोय.
हा हा इकडे तसं काय नाहीये आणि वौसा म्हणजे काय आहे? पोळ्या करून द्यायचं साडी वगैरे असं किंवा पूजा करताना कसं ते सुपात पुजतात सगळा म्हणजे असं हे पानाचे वीडे त्याच्यावर काकड्या वगैरे घालून हे सगळं असं ते सवासणीनं हे करायचं पुजायचं ते
हा.
आणि ते दुसऱ्या दिवशी कस हा दुसऱ्या दिवशी हा दुस दुसऱ्या दिवशी सगळ्या म्हणजे सवासनींना वगैरे बोलवून त्यांना प्रसाद वगैरे देऊन ते विडे दयायचे.
हा. हा.
असं इकड असतंय म्हणजे हे प्रत्येक गावचे प
संक्रांतीला कि नागपंचमीला
गौरीच्या वेळेला हा नागपंचमी एवढी नसते हा इकडे विशेष हा.
इकड पण नाही नागपंचमीला एवढं काय. पण हित कसं गौरीच्या वेळेला ती आपण गौवर भरून आणतोय की नाही ती गवरं भरून आणल्यावर त्याच्यावरती आपण पाच पाच डहाळ घातलेला असते सगळ्याचं.
हां.
मग ते ते सगळं हे नाही असं एक एक धागा घ्यायचा त्याच्यात असं पाच ठिकाणी ते अशा गाठ मारल्यासारखं बांधायचं. आपण मोगऱ्याची फुलं कस त्यात गुमतोय की नाही हा. त्या तस ती गाठ मारायची त्या डहाल्याची ती ती सुवासणीच्या एका एकीच्या असं ओटीत घालायची.
हा हा हा.
म्हणजे ज्याच्या घरी आपण गेलो की नाही.
हा.
धागं सगळं त्या एका म्हणजे ज्याच्या गौरीे आहे तिच्या वटीत घालायचं.
हा पाच फळांचं हे व हे ग डहाळे परत असं असते ना पाच फुलांचे डहाळे वगैरे.
नाही पाच फळांचं फुलांचं नव्हं ते शेतात आपलं धान्य उगवलेलं आहे की नाही मग मका परत चाफा
हा.
सावल्याच पण असते बहुतेक आणि
टोमबील विचार हिची
गव्हाचि नसते गव्हाचि नसते आमच्या इकडं. नसतय परत फुलाच असतय. तुळशीचं आणि ती गौरीची फुलं म्हणून नाहीका लागत ते.
बर
हे पाच पाच असं हे गोळा करायच टी ते आणि हराळी हराळी ग हे दुर्वा दुर्वा सगळं हे करून बांधायचं.
हंम हंम हंम हंम हंम. ते कसं प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी आहे असं होतय ना.
जास्वंदीच फुल नसतय का जास्वंदीच्या झाडाची फांदी घ्यायची. असं पाच फांद्या तीन सगळं एकत्र करून ते सगळं गवरतेंन भरून आणायची ज्या दिवशी गौरी विसर्जन असतय त्या दिवशी ते दोर घेऊन
हा हा हा हा हम्म हम्म ह. हिथं पण काय ठराविक ठिकाणीच ते दोरे घेत्यात नाहीतर कुणाच्यात नसतय ठराविकच अगदी अस त्यात. पण त्यांच्यात कस ते पाच फळांच्या म्हणजे पाच झाडांच्या फळांच्या झाडाची त्या ढाळ्या किंवा हे असं असतय बाई काहीतरी?
आणि इथ अ हा आणि इथं म्हणजे कस नवीन नवरीला का नाही
हम्म.
मग ते पोळ्या करून द्यायचं, पोळ्या द्यायचं तिला साडी वगैरे द्यायचं.
हां नवीन नवरीच असते की हो हो.
हा मग ते तिला काकडी वगैरे ते द्यायचं.
तुम्ही नवीन नवरीच म्हनल की नाय अ हीकड आमच्या हीकड पण आत्ता आता ही बेंदूर आहे की नाही
हा.
बेंद्राला कायतरी म्हणत्याती त्याला पण ते सगळं पोळ्या करून द्यायचं हा कर कर हा. पोळ्या करून द्यायच्या, जनावर असतील तर त्यांचे ते रंगवायच, कलर परत ती गळ्यात घालायचं कंड ते सगळं द्यायला लागतय, किचडा पण बनवून देत कोण कोण कर द्यायचे म्हणलं तर आणि ते करीला काहीतरी पदार्थ बनवून द्याय जात
अ तेल बिल पण देतात ना सगळं बैलांना वगैरे?
माहेरची ते आमच्या मुलगीच्या मुलगीला आम्ही दिलं होत तिचं लग लग्न झाल्यानंतर त्यांच्या तिकड पद्धत आहे म्हणून तस ते. अगदी म्हणजे कसं पोळी बरोबर दुधापर्यंत दिलं होत सगळं.
काय काय त्यांनी म्हटलं होती तसं हे करून. प्रत्येक गावची पद्धत खर ते कस एक एकमेकाला विचारूनच करायला लागतय ओ.
हम काय हे विचारून केलं तर नाहीतर नाही विचारलं तर परत त्यांना वाटायचं की असंच दिलं.
होय. तसं होतंयच मुलगीचं लग्न झालं म्हटलं की विचारूनच करायला लागतय. नाही तर काय तरी पण इकडं भरपूर तशा पद्धती आहेत म्हणजे एक एक ठिकाणी काय काहीच नसतय एक एक ठिका ठिकाणी असलं म्हणजे प्रत्येक सणाला म्हणा हे ते वेगळं वेगळंच सगळं असं करायचं पर हि असतय ती तर प्रत्येक वेळेला बघा सण फुढेच अगोदर आहे म्हणतानाच अगोदर विचारून तुमच्याकड काय पद्धत आहे? त्यांनी म्हणायला ना.
फरक पडतोय ना.
हा त्यांनी म्हणायला नको की हे आमच्याकडे पद्धत होती ही केली नाही कारण मुलगी पण आपल्या मी नवीनच तिथ गेलेली असत्या ना.
बी प
तिला तरी काय माहिती असते.
हम्म कशी विचारणार आपणच घेतलेलं बरं आहे.
हा तीच की, त्यामुळे काय नाही हे करायचं. आपल्याला जेवढं जमतय तेवढं करायचं आणि हे करायचं. त्यांच्या फार मोठ्या अपेक्षा असल्या तरी पण आपल्याला जमल तेवढं करायचं बघा.
तेच की मग तेवढ्या तर त्यानी समाधान मानून घ्यावं.
हो हो हो हो हो तेवढ्या बाबतीत नशिबवान आम्ही आहे बघा.
आहेत ना म्हणजे समोरचे कसे बरे असले म्हणजे पाहुणे वगैरे. बर असते जरा बर असते.
एकदम एकदम कधी सुद्धा म्हणजे मुलगीला हे तू तिकडे गेलेस आणि ब्लाऊज पीस सुद्धा का घेऊन आली नाहीस म्हणून कधी असं त्याने. हे केले नाही. अगदी म्हणजे हा आम्ही पण एकटी मुलगी असल्यामुळे हौसेन आपलं सगळ केले.
ह
मस्त. आणि काय काय तुमचं काय हा मिस्टर जॉब करतात काय?
नाही ड्रायविंग करत्यात गाडी आहे आमची.
बरं.
लॉन्ग रूटला जातेत.
बर बर बरं बर बर बर बर. मुलं कितविला आहेत मग?
एक अंगणवाडीला एक दुसरी ला दोन मुली आहेत.
एकदमच लहान आहेत की. सगळा वेळ घरात आपलं अंगणवाडीचे आहे म्हटल्या वर. ते पण दुपारी परत येत असणार.
मला बाहेर पण नाही जाता येत त्यांच्यासाठी जरा घरात
हा हा हा हा हा हा मी पण कसं मला पण वेळ म्हणजे जात नाही म्हणजे कसं दोघच आम्ही असतोय ना.
हम ह.
मग काही सकाळची जरा कामावरली की संध्याकाळी रिकामीच असतोय. वेळ जात नाही डोक्यात दुसर काहीतरी विच विचार येण्यापेक्षा आपलं ह्यात वेळ घालवूया म्हंटलं.
होय हे तर बरंच लय भारी.
हो हो नाही तेच के म्हणजे कस आणि नवीन ओळखी होत्यात. किंवा काय असं. तेच मी म्हटलं म्हणजे आणि कुणाचा नंबर आपल्याला हे झालं तर होतंय ना एकमेकानं बाबा हे ते म्हटल्यावर होत्यात ना.
हम्म
आससं. आणि काय काय म्हणताय? तुमच्याकडे काय म्हते- उरुस यात्रा वगैरे असतात काय?
हो असतात खरं आता आता सध्या नाही बघा हे आणि- कधी असतेत असं.. ह्याच्यात असते‌. चैत्र महिन्यात असते, चैत्र महिना झाला की मग चालू यात्रा. म्हणजे यल्लमाची यात्रा नसते सगळीकडच्या एकत्र एक झाली की एक चालू हो. ते आमच्या गावात यल्लमाचं मंदिर आहे. म ती यात्रा असते.
इथं पण मोठं मंदिर आहे आम्हच्या इथं पण. मग ते काय असते आंबिल, घुगऱ्या, पाळण्या बिळणा येतंय. मोठी यात्रा भरत्या इथं सुुद्धा दोन चार दिवस अशी.
ह आमच्याकडे एतकी मोठी नसत्या, गाव पण छोट आहे त्यामुळे यात्रा पण-